आह
हो ना
पोरग होत
बबत मघड मरला पर्गी
ते ग्राउंड सेट पण
ह् मर्यादा
आता जानेवारी मध्ये होई
र
हा ना आ ते मुंबईच्या वीस तारखेला आहे मुंबईच्या परायचे जेल्हा हा येणार आहे वीस वीस ते तीन
णी का
नाही नाही माझं नाही म्हण जिल्ह वईच घे वेेळेस आमच फेजेज दोन म पडल्या म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये पेजवन मध्ये इकडे मुंबई साईडचे पोरण ते
हम्म
पुणे आपलं सभाज नर जानेवारी मध्ये आलात
हा माजून भरपूर वेळ आहे
हम्म चार पाच महिन्या
किती पडलेले एकी
पडली म्हणून नाही का पा
दाखरगे
हम्म सगळे एक खट ग्राउंड ज य ते मग
मा ब
वई बाईच आता पहिले पासून पहिले एक दोन
ह त्यांन नाही गेले का लेखी
हो त्याच्या वय बसत नाही आता बावीस बावीस तेवीस आता माझा नाष्ट होत हा एक वर्ष त बावी विच मी वीस एक विच
तुझ्यापेक्षा लव ना स
नाही नाही एक वर्ष मोठं एक वर्षांना हा सहा सात महिन्यां नाहीत एक वर्ष
क्लासमध्येध्ये याकाच होते का क
हा क्लासमेट हो ना माझ.
वयाचा भरत आहे ना.
हम्म वयस पर
हम्. ते हे धोंड्याच आहे ना. म्हंड्यास काय झालं.
तजवन आदयक जनरशन. त्यांचं वय बसत नाही ना तो मोठा आहे तो एका वर्ष मोठा आहेडायरेट. एक एक दीड वर्ष ना.
कसं कररी आहे.
ते आता आता परचीच पडणार आहे म्हणा पोलीस भरती पडणार आहे आता जानेवारी. फेब्रुवारी म हा नाही
नाही.
अ येणार रे याची पडणार रे. ऑक्टोबर नाहीत नोव्हेंरमध्ये पडणार आहे पण तीओपन रॅली ओपन रॅली म्हणजे. प्रत्येक पोर लत त्याला वीस पंचवीस सव्वीस आठ. ट बसून बोड.
हम्म.
ते ओपन रॅलीच के जरा नाही ओपन रॅली म्हणजे कोणी ये कोणी ग्राउंड मारू शकता असंच.
हो का.
हम.
त जायच आर्मीच
म्हणजे?
तुस पोललीिस का आर्मीीं
आता आर्च झालो कपर
ज त शकतात हतात घालता का ती काय मारत होत ना घतात.
न मार पोषण आ
काला पाऊस.
हो झाारंग ना.
हम्.
ह
ह जायचं होतं उद्या अस अर्थ कार्डन ला
आ
सिद्धार्थ गार्डन ला जा आम्हाला.
कशाला हा ते साफ सफाई चालू
म्ह साफ सफाई झाचाली मला वाटून साफ सफाई झाली.
नाही रे बाबा पोहर म्हर अहिले जायच जायच. अजून.
बोर्ड लागला होती साफसफाई करणारे येणारे ऋतुच्या लोंडे. स्वप्न नाही.
होरी थोडीशी साफसफाई करू काही पाहू न येऊ. माजऊन आयात नि जमातणारे हं
हम्म टिकिट मापज ना..
हा कायच माफ होई काय नको. कायच का.
ते त्याची भीत पडलीत ना रेसिद् ददा गार्डनची.
नरस.
मग पेपर महिने चाल होती का?
हा तेव्हा ते
हम्म दश हा हा. पेपरला प्रश्न आलता मग तो ओलेज भरती पेपरला प्रश्न असता ना कधी भीत पडली होती तस काय?
होई काही प्रश्न आहे त्या
चालू घडामोडी लेल्या दोनज वा.
कदी?
म्हणजे किती म्हचे
दिील.
तसं नाही ओढत म्हणजे कोणत्या तारखेला पडली होती तसं सोळा सोळा तारखेला पडली होती. मार्च महिन्यात असं.
हा.
चालू घला मोडी म्हणजे
हाव ना हाव ना चालू काय झालं समजा.
हम् हम. हा आपण ज्या जिल्ह्यात थप जिल्ह्याचा आपला अभ्यास पाहिजे आता संभजनगर मध्ये किती दरवाजे बावन दरवाजे असं. पहिले नाव काय होतं.
त काय त म त्याचे
हा मग त्याचं चालू घडामोडीचं आता संभाजीनगर विषय समजा एक पुस्तक भेटलं चालू घडामोडी चं भेटलं. ते मागचा इतिहास भेटतयं वेगवेगळे पुस्तक राहतय.
लई अभ्यास करावा लागतो. होो बातो मला
गंजाभ्या म्हणजे गंधा अभ्यासची एक पुस्तक ते येण्याडक पूर्णचा आळज म्हणल्यावर आवड.
त्याना ठेवण.
हम्म होय बो चाले म ना बर भे ग्या बस.
हम.
हम्.
हो.
त्याचं म्हणणं झालं तर सत्तर मार्गाचा पेपर केला आणि जर चाळीस चाळीस एक्केचाळीसचं राऊंड केलं होऊन जातं म्हणणं नगर पोलीस
पोलीस चं का?
कारण की तिकडे प्रकल्प
पोलिस बी भरणार आहे मंग.
काय कराय ते एकेचाळीस ग्राउंड मारलं होतं मी ते दोन मार्क दोन मार्क ग्राउंडला पेपरला कुठं बसता आलं.
हाय.
ओपन चे सि जी रिमिट त्रेचाळीस वर लागली होती. आणि मला एकेचाळीस पडली होते.
वा वा दोन मार्काचाचं फरक पडला. रे
ह् मगं दोन मार्क त्रेचाळीस असतं तर मग पेपर देता आला असत.
पहिले ग्राउंड असतात त्याचा.
हा पोलीस भरतीला पहिले ग्राउंड मगं नंतर पेपर.
ब मध्ये आता हे एवढं ग्राउंड कर तू होईनच तुझं शेवटचं वर्ष आता ना.
हा... यांच्यात झालं पाहिजे मग बस झालं आता
ऐ उतरलं तर परफेक्ट उतरलं तर करायचं ना परत आपलेचं वर्ष वाया जाता ना रे.
वर्ष वाया जातात पण मगं ते दोन दोन एक एक असं बरं नाही वाटत ना तेचं तेचं आणि परत टाइम चालला.
टाईम चालला... वर्ष चालला... ना.
हम्म, चार पाच वर्ष अशे.. त्याचं त्यात त्याचं चार -पाच वर्ष घालायचे म्हणल्यावर अवघड हे...
हो... ना.
आज दोन वर्षला येईल हेच्यात वरती वरती करता करता..
दोनचं गेले भाऊ लोक पाच- पाच, सहा-सहा वर्ष कराल्यात..
पण मं लोक करत.. पण आपलं बॅगग्राउंडच नाही ना आपल्या घरी मागं पुढं पान पडतं लग्न कार्यात.. एक घरात कंटेनर नाही आमचं त्याच्यामुळ जास्त टाइम नाही घालणार इकडंं.. झालं तर ठीक नाही मग दुसरं.
एवढे तीन-चार महिनेस हा करतू..
हम
जिवाचं पाणी कर झालं तर.. सक्सेस होतंय चांगलं ब.. व्यवस्थित खाणं पिनं राहू दे तुझ. हथ बी... त्यांना नाही बी काही केलं तर तू आ तु... केळं बिळं काही बी खात चाल
हा ते वेळेवर..
ह.. शरीर बी चांगलं लागतं ना त्याला.
एवढं आहे म्हणजे हे जे ना म्हणजे ऑनलाईनचं याचं एवढं हे नाही म्हणजे बाहेरचे पोरं नाही येतं ना..
मी हा.. झोपतू जो पेपर नेला समजा त्या पेपर मध्ये फक्त संभाजीनगर दोनशे पंचावन्न. पोरं घेतलंय.
हा
जागा पंचावन जागा आहे समजा..
हा मग दोनशे पोर आता त्यात ग्राउंडला तर ग्राउंड मध्ये कमीत कमी शंभर एक पोर निघन म्हणजे म्हणजे दीडशे एकशे पंचावन्न पोर निघणं ग्राउंड बाकी शंभर कडन त्यातून..
हा
म्हण.. असं मग असं करत ता करता मग.. काही मेडिकल ला काढल काही गायला काढल, का हेल्थ ला काढेल
हो.. शंभर असे काढतील
हम.. शंभर ग्राउंडला म्हणजे ते हाटकून पॉईंट देऊन टाका ना..
होना
कधी कधी ते काय करता मग जस समजा तशी पोर आलेच नाही त्यांच्या त्यांना जस लागत तशी..
हा ज्यांनला जसे लागते तसे भेटलेच नाही मग ते डायरेक्ट प्रत्येक पोरगं काढीत, काढीत चालत्यानं ती.. पंचावन्न जागा असल्या तीसच जागा भरतीयां पुढच्या वर्षी मं बाकीचे उरलेल्या जागा भरते.
तुमच ओपनच वेगळा असेल म... हेच आहे ओपनचं मग दोनशे पंचान्नव
नाही.. आर्मी मधी तस काही नाही.. आर्मी मध्ये दोनशे.. पंचाव्वन जागा सगळ्यासाठी ओपन, ओबीसी एस सी एस टी हे प्रत्येक पोरासाठी जागा राहतात तस काही नाही का